हॅलो हा बोल ना हो येतोय येतोय हो येतोय येतोय मला तर बाहेरच उभं राहाव लागायला लागले कारण रूम म अजिबात रेंजच नाहीये
हा कोणत्याच सिमला नाही का तुझ्या इथं रेंज
नाही अशी एरवी येते पण आज काय झालंय काय माहिती अजिबात रेंज नाहीये मग बाहेर उभं राहूनच बोलावां लागत लागलय
मी पण काल तसंच केलं काय होतं माझं पण हॉलमध्ये थोडा कमी नेटवर्क भेटतो ना मग गॅलरीचा दरवाजा उघडा ठेवायला लागतो
हा हा आणि काय झालं काल तर आहे ना मला डॉली म्हंटली ना आम्ही करतो तुला म्हणून ते उलट माझ्यामुळे त्यांचे दोन वयालाच गेल्या अग
तुला आलं नव्हतं का कालपर्यंत मग
मला आज दुपारी काम आलंय ना ते
हा आमा म्हणून त्यांचे वाया गेले
म्हणजे काम आलं असेल तरच हे होतं का
हा दोन्हीकडें पण यायला पाहिजे ना
नाही म ती मला तशी म्हंटली होती की नाही आम्ही केले तर जमते म्हणून आम्ही करत जाऊ तुला म्हटलं करा मग मग ते नाहीच पण फक्त म्हटले कॉल जॉईन होत आहे आणि नंतर डिस्कनेट झाले मग
काय माती मग कसं
हे पण आणि हिचे पण दोन गेले माझ्यामुळेच
दिदीचे
हा त्याच्यामुळे तर मी आज दुपारी मग काम आलं मग तरी काम राहिलं होतं घरातलं ना आत्ता सहा वाजता सांगितले मला आले म्हणून म लावा म्हण
बरं झालं महिला आले का
महिला पण आहे पण आज माईच पण आहे दोंडे जेवण माहित का.
हो का झालं ना मागे माध्ये काहीतरी
नाही मध्ये कुठे काय झालं होतं
मला वाटलं का म्हणजे काहीतरी मी कसले तरी फोटो बघितलेले का मईचे पप्पांची मी हा मग वेगळां असेल का ते मला वाटलं काय जावयाला जावयाला म्हटलं बोलवले वाटत
नाही नाही बरोबर आहे माईने ना ते तीन वर्षापूर्वीच केलं होत ना आऊनी ते टाकला होता व्हिडिओ
अच्छा हा मग तेव्हाच तुम्ही बघितला
नाही नाही तेव्हाचा टाकला होता आणि आता काय होते माहिती का आजी दर धोंड्याला म्हणते मला यावेळेस करू दे धोंडे जेवण पुढच्या धोंड्याला मी राहते ते गेला धोंड्याला बी तशीच म्हंटली म्हंटली होती आणि तेव्हा बी केलं आणि आ काय ना असा धोंड्याचा महिना आला ना कि तिला असं संपेपर्यंत वाटत आता मी पुढच्या धोंडे राहत की नाही राहते की नाही म्हणून ती फोन करून करून परेशान करते नाहीस तुम्ही नाही या तुम्ही पप्पा म्हणत असताात नको कशाला उगंच खर्चात पडत नाही नाही मला दान करायचंय परत पुढच्या धोड्याला मी आहे की नाही मग तसं म्हटलं जरा त्यांना पण कस तरी वाटत ना त्यांना वाटते जाऊ द्या आता एवढं म्हातारा माणसाची शेवटी इच्छाच असते ना
हो ना
हा मग त्यांना मग आज गेलेत ते तिकडे दोघेजण पण गेलेत
हो काय आज बरं आहे माईचं आज घेऊन जाईल पप्पां त्यांचं
धोंड्याला तर ना आ आजी ना आपण भाकरीची परत असते ना तेवढी मोठी अशी जाड परत पितळेची परत ते हे हळदी कुंकाचे नाही का ते करंडे वगैरे असत ना तसले मोठेपणे तांब्या परत दोन फुलपात्रे असू दिलो तुमही आणि एक कोळशी दिलेली वाटत म अस द्याचं गावच्या लोकाना छोट छोट जमत नाहीठ
नाही मोठं मोठं चांगलं हा
असं वाटत की द्यावं तेवढीच माझी आठवण राहील ना
हा
दिलाच्या नंतर तर पण सारखी काय विचारयची काढलं कागद ताट त्याच्यामध्ये कर ती का ग भाकरी अस आणि बर काय म्हणार तेवढीच ग माझ जी आठवण
म ते हा पण खरोखर म्हातारे माणसांचं चांगलं असतं म्हणजे आपल्याला पण आता मला तर जाम आवडतात
हो आणि त्यांचा त इतका जीव आहे ना त एकटीच आहे ना ते अजून पण ती निघाली कि ते राडतात दोघं जण बिराडतात आम्ही तर सारखं खेडतो तसो बई असं वाटत नवीनच लग्न झालंय का अजूनता आ म्ह हो भाई आम्हाला एकच्रत अल्लंय म्हणजे तीनशि वय तिच्यातर
आ. मग एकटच काय ग
तेी येत आणि तिघंजण आहेत ते ह आणि जरा जास्त जीव कस झालं मैचे म्हणजे लहानपणापासून पण अस ना ग पोरा ते दोघ जण जुळे मामा होत ते ना
हा हा
अनिल मामा नंतर दोघं जुळे झाले मग मईला शिक्षण थांबावं लागलं त्या दोघन मामां नाही तर मग शिकली असेल त्यावला असं सारखं वाटतं म्हणजे मग ते लेकरा सांभाळे त्याच्यानंतर मई च लग्न झालं परत आम्ही चौघ जण ना आणि परत घरचं बी तस परत असं कोण ना कोण सारखं आहेच परत ती मामाची मुलगी होती सांभाळायला
हा म्हणजे तिला असं वाटत का महिला नुसत संसारातच गाडा ओढायला लागलाय.
हा ते त्यांना सारखं असं वाटत की नाही चे आमच्या मुळेच लई हाल झाला.
हा हा हा पण मयुरी खरं म्हणजे तसं तसं बघायला गेलं तर मई आपल्यापेक्षा पण भारी हे आहे म्हणजे सगळ्या बाबतीत पुढं पुुढंच
हो हो हो हो हो लईच. म्हणजे तिला असो काही येत नाही असं नाही. खरंच बाई त्या आजीला वाटत ना की मी तर का मला तर काहीच येत नाही पण हिलाव कसकाय एवढे कला येते.
अ आ आऊकडूनच शिकलेय ना मई.
नाही नाही नाही मई तिचेे तिचे शिकले आऊला काय नाही येत.
हो काय मी म्हणते का म्हण तुमच्या आजीला येत होत.
मई ते शिकण्याची लय अशी हाऊस. दे ना अस काय पण असे करायचे. ते मईकडूनच मई स्वतःच शिकलीय सगळं.
हो काय मला असं वाटायचं पहिलं का म्हणजे मला मला आस वाटलं आजीकडून शिकले असेल मई आणि मग असं म्हणजे असतात ना पहिल्या जुन्या बायका पण विनायच्या नाही.
हा हा नाही ग ते तिची ते शिकले.
हा बरं आहे पण ते सगळंच येतो महिना आणि कुठल्या बाबतीत असं पाठीमागं नाही.
हो ऑलराऊंडरच आहे हो सगळं ह्याच्यामध्ये ती करते.
तेच ना चांगलं आहे ना आणि आता तुम्ही पोरी मग काय तुम्ही पोरी नुसत्या पाठीत एक डॉली
डॉली आहे मई सारखीच आहे डॉली पण. मी आणि राजपत आ
हा हो तेच ना कधी हातात घेतलीत का तुम्ही तुम्ही कधी सुई हात घेतलीत.
नाही तस केले ना थोडं थोडं पण एवढं आवड म्हणून नाही केलं काय.
आवड म्हणून.
हा म्हणजे आता लग्नाच्या आधी नाही का गं ड्रेस ते शिवत होत ते म्हणजे मई म्हणायची अगं ब्लाऊज शिक अग ब्लाऊज शिक ते पेपर कटिंग पर्यंत गेलं पण तिथून पुढे नाही म्हण तुला फुकटे म्हणून नाही हो बाकीचे पैशे देऊन शिकतात हे घरचं सगळं तर नको वाटे ते अजून पण तिला वाटायला लागले ना कि किती पैसे जातात काय होते घरच्या वरे केलं तर
मग दिदीनी मशीन घेतली ना काहीतरी म्हणाली
हा हा त्या दोघींनी घेतल्या आता आणि दिदीला येतय पण अगं ते मला नव्हतं ना माहिती तेव्हा आत्ता मला म्हंटली ते
अगो भाई महिने सांगायचं ना मग
नाही नाही ते काय झालं एकच होती फक्त ग मग तेव्हा दिदीलाचऐितले नंतर कोणाची तरी त्या टामात कॅन्सल झाली म्हणून डॉलीला दिली बऱ्याच बायकांनी काय केले तिथून घेत ल्या आणि परत इकड तिकड देत बसल्या ना
देत बसल्या हा हा तस पण केलं
झालं हम्म मग ते म
मईकडून शव एखाद दोन अशा कटिंग ब्लाउजच्या करून घेतल्या म स्वतःच्या स्वतः तरी शिवू शकते आहे ना मनीषा वगैरे
हा ती आता तसच करणार आहे तिला आता मशीन आल्या होत्या
हा मग काय माझी पण आहे पण मी कुठं का बसते माझ्या पायामुळे मी जास्त बसत नाही मग तर मोटर पण लावलेली आहे
असं काय दिसलं पायाला
पायाला नस दबले ना
हा कधी
तीन चार वर्ष झाली बाई कंटाळा आला
हो काय मला नव्हतं माहिती
हा औषध खाऊन खाऊन घ्या आपे माझ्या मनक्यामध्येध्ये
बापरे डॉलीच्या पण आहे ना
हा डॉलीच पण झालं ति पण तिच्या इथून पण घेतलेली मी एक एक महिनाभर ट्रीटमेंट
ते बार्शीला एक आहे दवाखानात चांगला आहे बघ ते
डॉलीन कुठून तरी पाठवलेली मला एक औषध आहे
नाही मग तेच बारशीला ना खूप म्हणजे मुंबई पासून येत आहेत पेशंट इथून
हो काय आयुर्वेद माझे आता आयुर्वेदिक चालू आहे मी आता आयुर्वेदिक चालू केले हा
तर लवकर रिझल्ट येत नाही का
येत नाही हा पण तो कायमस्वरूपी येतो ना ग कायमस्वरूपी येतो ना आता मी तीन व चार वर्ष झाली माया कंटाळले मी पेनकिलर गोळ्या हो
मग मी काय करते म मला खूप सगळे ओरडतात पेनक्युलर खाऊ नको खाऊ नको पण ते मला इतकी सवय झाली ना म्हणजे ना मी असे अस्वस्थ होते माझं काही दुखायला लागलं ना की मला असं वाटत पहिल्यांद ती गोळी जवळ मी गावाला जाताना बा कसली बि ग म्हणजे डोके ग कसली ग गावाला जाताना पण म माझ सोबत असतं सगळं आणि मी अशी वाट नाही बघत माझ राहील डॉली त्या दोघींचं कसं आहे असं झोपायचं की राहिलं मा तस नसते दुका कधी क तर दुकाय चारीच खाऊन देत असते
मी पण तसच करायचे आता माझं खूप कमी झालंय माया खूप म्हणजे खूप प्रमाण कमी झाा आमला सिडिटीचा पण भरपू
मला पण खूप घेतली अगं ट्रीटमेंट कुठं कुठं पण नाही अगं
तू हे करत जा ना रात्री काय कर ओवा बडशोप आणि अ ओवा बडीशोप आणि काय ग जिरे जिरे जिरे हा जिरो एक चमचा अ एक चमचा बडीशेप आणि त ओवा थोडा कमी
असंय का
रात्री पाण्यात भिजत टाक
हा हा हा.
आणि सकाळी ते पाणी उकळून उपाशी पोटी पी एक थोडे दिवस करून बघ
बरं कर ट्राय करून खूप त्रास आहे आणि मी मी पण जाम ट्रीटमेंट घेतल्या मला काही फरक नाही आज पण
मी आता मग ते गोळी सोडली आता इनोच चालू इनो घेते आज घेतला मी ब
ह् आणि काय होत आठ आठ पंधरा दिवसाला आहेच ऍसिडिटी आठ
आणि ऐक बेसनचे पदार्थ बंद कर बेसनचे नाही खायचे ज्याने ऍसिडिटी होते ना ते वांग म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत मी तर वांग गवार टोमॅटो बटाटा बेस तिळचे पदार्थ व वाटाणा वाल सगळं सोडलंय
हा.
हा टॉमॅटो पण नाही खाात मला हा असत मु तुपा च जास्त
तेग ह काय हवच लाग नाही ग असं का हो ते आहे ना ग आपण अस खा पोहे बनवून ठेवली ना होऊन जाते
बेसनचं खाल्लं ना मैदा लािडिटी भर भरपूर व्हायची भरपूर आता खूप कमी झाली ये थांब आपला टाईम... झाला आता करायचंय का तुला कॉल का नंतर रात्री करायचा
राात
चालेल रात्री करू मग आपण हा ठेव
बरोबर